हा यदो कावा असय
हा येतोय
हा त्या माने आहे का तुम्ही
हो
हॅलो हा विजया माने आहे का तुम्ही अच्छा अच्छा अच्छा अच्छा तुमचाच नंबर आहे म्हणजे हा आणि तो दुसरा तुमच्या बहिणीचा आहे का अच्छा ओके ओके तु तुम्ही कुठे नाशिक मध्येच असता का
नाही मी सातारची
कुठले सातारा
हा सातार
हो का बापरे बरच लांब कॉल ला चला त्या निमित्ताने काही नाही बोलणं तर होईल नाही का ह काय म्हणत साताऱ्याला पाऊस वगैरे काय आहे का नाही
भरपूर आता सुद्धा चालूय बघा
हो ना हा हा तुमच्या भाषेवरून लगेच म्हणजे बोलण्यावरून लगेच लक्षात देतं बरं का तुम्ही साताऱ्याकडच्या असं
हो इकड वेगळीच भाषा असते जरा हो
नाही नाही का ह हा पाऊस वगैरे पाऊस वगैरे चालू आहे का तिकडे हम् हम पाऊस वगैरे चालू आहे का तिकडे
हो आह सकाळ मगच्यान जरा शिवून पडलं पण आता भरपूर चालू आहे मला वाटत का कपडे नाहीचा एवढा मी कपडेच काढले नाहीत वाळत घातलेली आणि आता सगळे भिजून गेले.
अरे देवा ह आमच्या इकडे एवढा नाही आहे असं जिम जिम थोडा जिम जिम आहे त
हा तिथ आ आह येतोय थांबतोय परत येतोय असं होत.
हो ना तिकडे कोल्हापूर तुमच्या इथून जवळ असेल ना?
नाही कोल्हापूर बरच लांबा इथून पण.
हो का?
हो इतन म्हणजे सातारपासन कराड ला आ मला जायला बाईक वरून तीन तास लागतात मग तिथून आणि तीन चार तास लागतात कोल्हापूरला.
हो का
चार पाच सात वाजताच अंतर आहेच. हो बरेच जर आपण मोठ गाडीने किंवा बसने गेलो तर मग पोहोचतो आपण तीन चार तासात.
हा हा ह तुमचं मग नाशिकलारलर हे नातेवाईक वगैरे नाही का?
नाही नाही एक फ्रेंड झाली या ह्या ऍप मुळ तेवढीच.
ह ह ह आणि याच्यामध्ये तुम्ही कधीपासून आल्या?
अ ह्यात मध्ये एक महिना झाला.
हो का महिना
हो झालं.
हो का आ अच्छा. म्हणजे तुम्हाला कोणी म्हणजे आयडिया दिली होती का तुम्हाला काही असं म्हणजे तुम्हीच तुमचंही गेलं.
अ नाही मला माझी वहिणी होती म्हणजे शेजारच्या होत्या आमच्या शेज त्या बोलल्या की घर बसल्या काम वगैरे भेटत तो एक ग्रुप आहे त्या ग्रुपला ऍड होतय का मग मी म्हटलं हा ठीक आहे.
हा हा हा
एक वर्ष झालं आडवून मला काय समजतच नव्हतं कामा आल की. मम्मी लक्षच द्यायची नाही काय कळतच नव्हतं कसं करायचं काय. हो मग आता कस सम की मॅडम आता व्यवस्थ सांगितलं ना सगळ मग त्यावे मी ओपन केलं तर झालं म
हो ना
होय
सुरुवातीला काही समजत नसेल.
समजत नव्हत समज आधी.
हो ना हा आणि मग आता याच्यामध्ये काय मी पण नव्यानेच ऍड झालेली आहे.
हा
आमचे ते ज्योतिताई ना लाडगे आहेत माझी मैत्रिणी आहेत.
होय
हा तर त्या मला म्हणे कर म्हणे बघायला घर बसलो होतो.
हो हो छान आहे घर बसल्या
हा हे काय नुसतं दहा मिनिट बोलायचं असतं का?
हो दहा मिनटं बोलायची मी तुम्ही मला कॉल करायचा तुम्ही माझ्याशी दहा मिनिट बोलायचे. ते झालं की कट करायचा परत मी तुम्हाला कॉल करणार आपण दहा मिनिट मग टास्क कम्प्लीट होतो तुमचा परत आपण एकमेकीस नाही ना कॉल तीन ते चार वेळा करू शकतो.
अच्छा अच्छा मी आता हा टास्क पूर्ण करायचा ये आता समजा मी तुम्हाला कॉल केला ये समजा तर मग माझा टास्क त होऊन जाईल ना तो आणि मग आता तुमचा टास्क पूर्ण करायचा असेल तर मग तुम्ही मला कॉल कराल ना.
हो हो हो हो तसच आहे.
आणि मग हे कॉल दहा मिनिटाचे झाल्यानंतर आता हे आपले समजा पाच तास समजा तुम्हाला दिलेले आहे त्यांनी समजा
हां.
आणि मग ते काही पूर्ण करण्यासाठी काही असा वेळ दिलेला असतो का त्यांनी?
नाही नाही.
नाही का.
नाही पण जेवढ्या लवकर आपण ते टास्क कमप्लीट करेल ना तेवढ्या लवकर पुढचा टास्क आपल्याला नवीन टास्क मिळतो म्हणजे एखादा रेकॉर्डिंगचा म्हणा ट्रान्सलेशनचा वगैरे म्हणा. मग ते भेटतात आपल्याला हो.
फाई हे अ हे टास्क पूर्ण झाल्यानंतर समजा म याचं पेमेंटच काय असतं हे. क कधी येतं असं काही?
अ आता तुमचे किती कॉल झालेत?
नाही मी तर कालपासूनच ऍड झाली हो मी माहिती विचारते बॉ काय अस
नाही म्हणजे कसं असतं की अ शक्यतोर पाच सहा कॉल झाल्यानंतर दोन दिवसान पेमेंट येत आणि कधी लेट पण होत म्हणजे पेंडिंग येऊन सात ते चौदा दिवसात हो हो हो अकाउंट नंबर द्यावा लागतो काय कराय करायच महितीये का तिथ साईट पेमेंट म्हणून दाखवलेलं आहे ना तिथं पेमेंट वर टच करायचा तिथं टच केल्यानंतर बँक डिटेल येते मग ते आपल्या ज्यावेेळेस अकाउंटला पेमेंट आलेलं असतं ना तेव्हाच ते ओपन होतं तोवर ओपन होत नाही. मग ते ओपन झाले की तिथे बँक डिटेल वगैरे सगळे टाकायची मग पेंडिंग पेमेंट येत आपलं समजा हजार रुपय आले दोन हजार रुपयाले चांगले पेमेंट भेटता.
हो का आता समजा जर आपले पाच टास्क पूर्ण केले समजा तर साधारण किती मिळत?
अ पाच टास्क ला भेटत नाही शक्यतो लवकर वेळ जातो जसं तुमचं दहा टास्क म्हणजे झाले का नाही कि मग पेमेंट यायला चालू होता.
बरं बर दहा जरी झाले तरी साधारण किती मिळता?
दीड दोन हजार रुपये भेटतात.
ओके ओके आणि कस माहिती पाहिजे आपल्याला म्हणून वि
हो आणि ते पण आल्या तिथं आल्यानंतर कधी कधी ना दोन दिवस म्हणजे पेंटिंग दावतं अकाउंट वर लगेच येत नाही. मग समजा सात दिवस पेंडिंग दावत नाही तर चौदा दिवस पण दाखवुन पण येतं. लेट का होईना पण अकाउंट वर येतं असं.
हा मग चांगल आहे ना काय हरकत नाहीये ना.
हा आणि चांगले पेमेंट आहे अहो त्यामुळे करायला काय नाही वाटत.
हा नाही काय हरकत नाही काय उलट चांगलं आहे ना घर बसल्या काय नाही का.
आणि तीस म्हणजे तुम्ही सगळे कॉल कमप्लीट केले ना व्यवस्थित
हम्म.
तर भेटत साडे चार चार हार पर्यंत जात पेमेंट सगळं मीळुन हा.
कॉल म्हणजे आपले दहा मिनिटाचे का हे?
हो फक्त तुम्ही दहा मिनिटाचा एक कॉल करायचा आणि पुढच्याने एक करायचा असं.
अच्छा अच्छा नाही आता समजा आता मी तुम्हाला कॉल केलाये आणि पण मग माझा तर टास्क झाला नाही एक समजा पूर्ण. अच्छा मग आता तुम्हाला पण तुम्ही मला कराल मग तुमचा टास्क पूर्ण होईल.
हो पूर्ण होईल.
बरोबर आहे ना. आता मला जर समजा पाच टास्क दिलेले आहेत तर मग मला पाच कॉल करावे लागतील पाच जणींना म्हणजे.
हो पाच आणि ते पाच. झाल्यानंतर सबमिट करायचे आणि पाच येतात असे ना म्हणता तीस कॉल येतात.
अच्छा!
कधी कधी मिनिट तुमचे कंप्लीट जर झाले ना एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झाले ना. तर पंचवीस वर पण स्टॉप होतो एकोणीस वर पण स्टॉप होतो.
अच्छा अच्छा! असं आहे का?
हा. आणि तुम्ही कॉल मला केला का नाही की तुम्हाला शंभर रुपये भेटतात एका कॉल ला. आणि मी रिसिव केल्याबद्दल मला ऐंशी भेटतात.
हो का? आणि आता तुम्ही मला कॉल कराल तर मग.
मग तुम्हाला ऐंशी आणि मला शंभर.
अच्छा असं आहे का ओके चांगल आहे ना म काय हरकत नाही. नाही का तरी तुम्ही जास्त उशीर केला मा इथे यायला. नाही का?
हो तुम्ही बरेच उशीर केला आता नाही नाही म्हणत ना दीड महिना. झाला असेल हे ऍप चालू होऊन.
हो ना.
हो काल तर मला म्ह माझ्या बहिणीला ना ट्रान्सलेशनचे पण चांगलं पेमेंट आलं.
हो गा?
तिनं ओपन केल्या केल्या तिला काम आलेल ना ते
ट्रान्सलेशनचं काय असतं ते?
अ एक रेकॉर्डिंग येतं म्हणजे हे आपण बोलतो तेच येतं शॉर्टकटमध्येध्ये तिथं. मग ते व्यवस्थित ऐकायचं आणि टाईप करायचं मराठीत.
हो का मोबाईल ला.
मोबाईल ना.
ह मराठी करायचं ओके ओके.
आणि त्यातला एक जरी पॉईंट चुकला ना म्हणजे तुमच्याकडन प्रश्न चिन्ह जरी द्यायचं राहिल ना तरी ते चुकीच समजतात. एक मात्रा जरी राहिला तरी मग चुकीचं त्याच पेमेंट नाही भेटत.
अच्छा आणि जर बरोबर असलं तर मग त्याचं पेमेंट भेटतं.
भेटत हो चांगलं पेमेंट भेटत चार रुपये का पाच रुपये एका क्वशनला भेटतात.
हो का.
हो पण ललेलेट तर म महिन्यानं तिला पेमेंट पडलं बघा. काम केले हा.
नाही उशिरा जरी आला तरी चालेल पैसे फक्त कुे जात नाही हे महत्वाचं
हो हो तेच ना.
हा आणि हे बँक डिटेल आपल्याला कधी द्यावं लागतं आता हे समजा पाच टास्क पूर्ण झाले समजा आपले
पेमेंट आली की त तुम्हाला नाही दाखवते तिथं असं मराठीत लिहिलेलं असेल की दोन दिवसानी तुमच्या पेमेंट जेव तुमच पेमेंट दाखवत नाही तेवर ते ऍप ओपन होत नाही दोन तीन दिवस थांबा म्हणून. मग ते लाल अक्षर म जे आलंय ना ते जेव्हा बंद होईल तेव्हाि ब टे म्हणून कवा यीयडी दोण ह टाकायचं तिथं एक त्या शिवाय लागलं की मग आप येतं सगळं. मग ते सगळं भरायचं आम् भरलं की मग लगेच पेमेंट दाखवतो.
अच्छाच्छा हा हा. बरं झालं तुमचं टाम आपलं. नाही नाही.
आणि असं आपण कॉलवर वगैरे बोलत असेल ना तर मध्येच कोणाचा कॉल आला. किंवा अ कोणी आलं तर कट करायच नाही नाहीतर हे तुमचे दहा मिनिट धरत नाही.
हो बरोबर हाय ना! आणि काव ताई म्हटलं हे दहा मिनट झाल्यानंतर समजा आता समजा मी कॉल केला आहे समजा लक्षात नाही आलं दहा मिनट झाले ते ऑटोमॅटिक कट होतच बा?
नाही नाही आपणच कट करायचा मिनिट वाढत राहतात.
हा हा हा! आणि समोरचे पण तसं सांगू शकता ना झाले बा दहा मिनिट? आता कस आपण नव्यानेच सुरुवात करतो म्हंटल्यावर थोडंस नाही का.
हो हो!
हम्म तेच ना. बरं झालं चांगली माहिती दिली तुम्ही काही नाही ऍक्च्युअली मी पण म्हणजें कटाळा करणार होते म्हटलं करावं का नाही करावं
हा ना कंटाळा येतो अहो म्हणजे कोणत्या टॉपिक वर बोलायचं हे समजत नाही लवकर त्यामुळे जास्त कंटाळा वगैरे ये तो हे कॉल करायला.
हा हा हा!
का तर प्रत्येकी बर प्रत्येक गोष्ट वेगवेगळी बोलायला लागते ना.
हा नाय बरोबर आहे ना.
हा त्यामुळं मग असं वाटत की नको बास कंटाळा आला आणि बोलून बोलून आपण किती बोलणार ना फोनवर असं होतं.
हा ना बरोबर आहे ना काय हरकत नाही चांगली माहि ती दिली हो चालेल चालेल ओके ओके बाय.
बाय.
ठेवा कॉल समाप्त करा तुम्हाला कॉल डिस्कनेक्ट करायचा आहे याची खात्री आहे का. म आता इथे काय दिल त्यांनी कॉल समाप्त करा. द कॉल प्रोग्रेस द छत्तीसण झाले ना, हा ठीक आहे असूद्या ना तुम्हाला